हॅलो.
हॅलो हां बोल.
अहो आता आवाज येेऊन राहिला, झालं का कामं?
काम हो, चालूचत बाई झालेस नाहीत अजून पूर्ण,, हे कोपऱ्यात टाक तीकळच्या हा. दोन्ही कामं होतात.
ती जण्याचा कळाला विचार मी लावत होती तुम्हाला पण म्हटलं हे कामातच.
हां
म्हणून काही मग मी ना तु तुम्हाला फोन नाही लावला आहे अस होतय उचलताच नाही जाय फोन द्यायचा येत जाय तिकडून तर. हा विचारं भांडे म्हणजे पसारा काढला काय घरातला?
पसारा काढला ना, आता अर्धे भांडे झाले बाई घासणं बारीक चिरीक सज्जाई वरचे सगळे झाले. आता डबेडुबे राहिले घाशाचे.
बर बर मग डबे आता.?
घासतो ना,, आत आता दिवसच पडेल हाय आता काही का आता सव्वा दोन त झाले.
हो हो बरं हाय हुन जात्यात ना आज.
हो हुन जाता ज जे सज्जावर ठेवायचे आत् ते घासून घेतो, आन जे खालचे भांडे् हायत की नी ते राहू देतो.
हो हो हो, हो हुन जातात काम.
ते भांडे सकाळी घासलं तर चालता.
हो हो एका दिवशी झालं की नी काम लय जाऊ बेद मतेव.
मग नाही तर काय, तू मी एका दिवशी कधीच नाही करत शितल.
मी नाही करू राहिले आता हे मनीषा तिकडे शाळेस पासून तीन चार दिवस लांबवतो मी ते काम एक खट्या होत माझ
लय एक खट्टा मालीचली होत मी तीन चार दिवस गमावतोस हे काम.
हम्म दोन तीन दिवस अरारा तरी ते बाई माझ वड्यापाकड पुरड राहिल्या वो.
मालिक मी केला पापळाची डाळ धुतली एक किलो, एक किलो राहिली अजून धुयाची.
. होरू आता किती कॉल झाले आता पूर्ण?
माले त पाच आता ताला तो बॅग गेला की नाही खाली गेला की नाही त्या त्याच्या सुद्धे लगे सुद्धे सहा झाले.
हां.
हा सहा आता अजून मले पाहि ना म्हणजे किती राहिले मले कॉल अजून चौदा राहिले ना?
चौदा राहिले आजुन आन करून घ्या. नाव मग ते सगळ्या बयाचे झाले म्हणते त मग दुसाऱ्या टाक.
हो.
बायाची मेसेज येऊ राहिले पण.
येऊन राहिले का झालेचे येऊ राहिले का?
हा हो भ त्या लोन करीनचा फोन आलता त्या तीचा फोन उचलाच नाही
फोन तुमचा फोनच नाही उचलला गेला.
हा माझ्यानी नव्हतं उचलला गेला. मेसेज आला त्याच्यावर एक कोन मेसेज टाकला की जे फोन आपण लवला
आं?
म्हणजे फोन उचलाव ते हा टास्क सुरू आहे आम्ही तुम्हाला कॉल करू रायले तो फोन उचला पण तू फोन उचलले
हो काय? हा.
हव विचारू आज तुमच? तुम्ही सांगल म्हणून तू उचलल्या तरी गेला अर्जनाताई आलत्या तू उचलला नाही.
हो ना आता आता डबल कर्जो अर्चन आले मग.
ह आता ते पूर्ण मी झाले नाई माय रात्रीच
पूर्ण झाला काय?
मग काय ते पूर्ण झालं रात्री तुम्हाला बी फोन लावता की नाईन ले.
हा हा हा.
त्यावेेळेसच झालते मी म्हणत होते तुम्हाला बाई सगळं ऑनलाईन आतो बाय आता करून घ्यात तो म्हणे
मले रात्री म्हटलं मनीषा येईल तर एवडी झोपेत जर काय की मले काहीच सुशेना नाही तेनं असं बोलली नाही सुशेन काहीच नाही येई रालयच झोप येत जाय मले. ते काम आणलं की त्यात आवरां की पाहाटे चार वाजता उठणं. आम्हीन ह वावरात जायच्या म्हणून चार वाजताच उठ नाय हा!
ह ह हो बाई का कामाने जऊस म तेवा, आण ते सगळे झाले की नाही विस कॉल तर ते म्हणतेत तुमच काय म्हणते मनीषा तुमच्या कार्या तपासत आहे म्हणते.
हो काय म्हणजे कसं काम केलं कसं नाही.
कसं काम केलं? कसं नाही काय चर्चा झाली काय बोलले हा असं.
हम!
हा लाव जा मग आणखी,
बरं बरं लावतो ना हम हो, ठिक आहे.
आमचं आमचं म्हणूनच ते जास्त करतात मग नुसतं